हा नमस्कार ताई येतोय का आवाज माझा
हो हो येतो येत माझा आवाज येतोय तुम्हाला अचछ
हा तर आपण ना आज भारतीय कला जेवढ्या आहेत ना आपण त्याच्याबद्दल बोलूया कारण हो हो ना हो ना कारण कलेच एक विश्वच आहे नाही का आणि आपल्या भारताला अ प्राचीन काळापासून कलेचा वारसा आहे म्हणजे त्याला आपण सांस्कृतिक वारसा पण म्हणू शकतो नाही का तर तुम्हाला अशा कोणत्या कोणत्या कला माहिती आहेत
मला एम्ब्रॉयडरी माहितीय चित्रकला माहिती आहे शिवाय अ म्हणजे जे हाताने एम्ब्रॉयडरी केली जाते मशीनची एक माहितीे आणि हात त्याने जी एम्ब्रॉयडरी केली ते प्रत्येक स्टेट जे आहे त्याची वेगवेगळी कला आहे वेगळ्या वेगळ्या अ एम्ब्रॉयडरी आहे त्याच्या वर्ण ती ओळख त्या त्या स्टेजची कळते समजते वारली चित्रकला आहे. बरोबर कर्नाटकाचा आहे. हो मधुण हो हो अगदी रात गोंदकला आहे हो अशा प्रत्येक स्टेटच्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या कला आहेत आणि त्या कला सगळ्यांनी म्हणजे एका ठिकाणी ज्याला आवड आहे त्यांनी जर शिकली त्याच्यातून पण त्या एक वेगवेगळी कला आणि त्यातून विषय एखादा विषय घेऊन पण ती सादर करता येते त्या एम्ब्रॉयडरी मु
हो हो आता हे कसं झालं हे कशी दकारी किंवा चित चित्रकला झालं तशाच आपल्याकडे हस्तकला पण आहे. शिल्पकला आहे संगीत कला आहे किंवा नृत्य कला नाही का त्या सुद्धा कला आपल्याकडे आणि वेगगळ्या आपल्या लोककथा आहेत त्याच्यावर आधारित सुद्धा ही चित्र काढली जातात हो ना आणि आता ती चित च्र जी आहे ती साड्यांवर पण यायला लागते
हो जसं काही वारली आपण म्हणतो वारलीच आहे त्या पूर्वी फक्त म्हणजे कसं भिंतीवरर वगैरे किंवा असं ते वारली होतच. तस पण आता नवीन याच्यामध्ये जी वाारली म्हणजे साडीवर ड्रेसवर असं या या ठिकाणी ती सादर केली जाते दाखवली जाते. आणि लोकांना ते खूप आवडते आणि
हो ना हो ना हो ना तर आणि तशीच मधुबनी पण आहे. मधुबनी मध्ये पण असे खूप वेगवेगळ्या फॉर्म्स आहेत नाही का तसे तर ते पण आहे हो.
कागदा पासून पण कला खूप करता येतात आणि करतात पण त्याचा पण त्याच्यापासून पण हा एक काही बायका त्याचा व्यवसाय सुद्धा करतात
हो करतात ना करतात ना बरोबर आहे बरोबर. आणि हे पण आहे कलमकारी. कलमकारी म्हणून जी कला आहे ना तर. ती सुद्धा खूप सुंदर आहे म्हणजे कलम म्हणजे पेन असत खरं. कि पेनानी म्हणजे पेन्सिल काढली जायची पूर्वी ती कला
हा.
तर त्याच्यामुळे ते कलमनी काढलेली कला. असा त्याचा अर्थ होता आणि मग ती हा म्हणून ते कलमकारी आहे ते
वा! छान!
हा आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा त्या कलमकारीमध्ये. अ खूप जुने देव देवतांचे चित्र असु द्यात किंवा मग निसर्गाचे चित्र जास्त अशा प्रकारचे काढले जायचे. आणि मग नंतर हा निसर्गाचे चित्र होते प्राणी. पक्षी आणि मग ते ते हळूहळू पेपरवर च मग हळूहळू ते आता साडींवर कपड्यांवर यायला लागलं.
कलमकारी ऐकून आहे माहिती आहे. पण हे का त्याला म्हटलं जात हे तुमच्याकडन- लं खूप छान माहिती मिळाली तुमच्याकड
ते ती कलमकारीची साडी ना त्याच्यामुळे हा आणि माझ्याकडे त्याच आहे पण त्या साड्या खूप आणि खूप सुंदर असतात त्या आणि मेन म्हणजे काय आहे की कलाकाराला पैसे मिळतात ना त्यात म्हणजे अ तुम्ही जर चित्रकला म्हणा किंवा कुठलीही कला म्हणा तर ते जे आर्टिझन म्हणतो आपण कलाकार किंवा कारागीर तर त्यांना सुद्धा आपल्याकडे पैसे मिळायला पाहिजे म्हणजे त्यांचे पण घर चालायला पाहिजे ना तर त्यासाठी, पण अशा कलेंना प्रोत्साहन दिलं पाहिजे नाही का.
नक्की नक्कीच आणि हे खूप, मोठं एक चांगलं आपल्याकडनं चांगलं काम होईल. असं आपण म्हज आपल्यालाही समाधान मिळतो. त्याच्याने आणि हे करायला पाहिजे खर तर हे असलं. कांना शिकून त्यांचं आर्थिक जी आहे त्यांना गरज ते पूर्ण होईल.
पूर्ण होईल बरोबर आहे ना बरोबर आहे ना आणि त्या त्याचा मध्ये अजून आपलं हे पण आहे मातीच्या अ ते शिल्पकार पण आहे नाही का? की हो, वेगवेगळ्या दगडांमध्ये पूर्वीचे जे वेगवेगळे मंदिर होते किंवा वेगवेगळे असे मोठे मोठे ठिका काणं होते तिथे किल्ले होते. त्याच्यामध्ये शिल्पकला वापरली जाई ची नाही का हो तर ती एक
त्या हं बोला बोला
हा ती एक कला आहे असं म्हणत होते मी
हो हो नक्कीच आहे आणि सुंदर आहे म्हणजे ते पार अगदी पूर्वी पाासून जे चालत आलेली ती जी शिल्पकला आहे ती आता आण खिन जास्त याच्या प्रमाणात ती वाढायला लागली आणि सुंदर सुंदरच दिसतं ते अजून एक नवीन हल्ली ती न्यूरल म्हणून आहे एक कला न्युरल न्यूरल पेंटिंग म्हणा पेंटिंग वेगळं आहे म्युरल वेगळं जसं तुम्ही शिल्पकला आत्ता म्हटलं
हो
तसंच एका म्हणजे क्लेपासून ते तयार करता येतात मग त्याला अस संख्य वस्तू तयार करता येतात हो तर त्याच्यापासून मग तुम्ही टेरा कोटा आहे मिनल म्हणजे अजून एक वेगळं आहे त्याच तुम्ही सेम बनवू शकताात
हो
बॉटल आर्ट आहे अजून एक
हो
नवीन आणि खरंच ते एक्झिबिशनला जर आपण जर गेलो भेट दिली तर हे बॉटल आ साधं सिंप पण आर्ट आहे चारशे पाचशे दोनशे ला अक्षरशः त्याला किंमत असते अ खरंच सुंदर आहे खूपच छान
ह्या ज्या कला आहेत ना ह्या हाताने एकतर ते तयार होतं म्हणजे खूप मशी नरीचा पण वापर नस तो त्याच्यामुळे हे सगळे इको फ्रेंडलीच असतात त्याच्यामध्ये पाण्याचा म्हणा किंवा मनुष्यबळाचा फारसा वापर केला जात नाही किंवा खूप गोष्टी ज्या वापरल्या जात नाही त्या सुद्धा पुन्हा वापरल्या जाऊ शक ता ज्याला आपण पुनर्वापर म्हणतो नाही का तर अशा अशा वस्तूंना आपण प्रोत त्साहन दिलं पाहिजे
हो हो खरंच हे
आपल्याकडे बाहुल्या बनवायची कला होती एक कि लहानपणी कपड्याच्या बाहुल्या बनवायचे सगळेजणं तर ती एक कला आहे संगीत कला आहे तिथे सुंदर सुंदर कले कलेचे आविष्कार आहेत नाही का
अ हा कला त्याच कला आणि आर्थिक आपलं पाठबळ म्हणा किंवा सहकार्य म्हना आपल्या आर्थिक घर चालवण्याच एक उद्देष ष्ट म्हणा असं पण न राहता एक मानसिकच्या अ च्याने बघितलं ते खरंच खूपच एक चांगली कला आहे किंवा एक चांगली थेरपी म्हटली तरी चालेल
हो ना
हल्ली खूप थेरपी असते तर ही पण एक कला
हो हो ही थेरपीच आहे ना याच्या ने आपला जे टेन्शन आहे स्ट्रेस आहे ते कमी होतं म्हणजे हे ना अ आपला डावा मेंदू आणि उजवा मेंदू याचं ऍक्टिव्हेशनच आहे हे तर त्याच्यामुळे हं.. त्याच्यामुळे कलेचं खूप जास्त महत्वच आहे आपल्याला बाकीच्या कामातून जर छंद असेल... तर मग आपल्याला खूप टेन्शन येत नाई पण छंदच नसेल ना... तर मग आपल्याला समजत नाई आणि त्याच्यात वहावत जातो आप कामामध्ये आणि मग खूप जास्त तर आपल्याला नाई का, आजार सुरू होतात, सगळ्या गोष्टी आहेत
खूप मानसिक आणि न... न झालेले आजार सुद्धा व्हायला लागतात... म्हणजे साधं कोणाचं जरी ऐकलं कोणाचा आजार, तरी तो आप आपल्या स्वतःलाच विचार करत करत
हो... ते मनोकाइक आजार म्हणतात त्याला... तर तसे पण व्हायला लागतात ते
हा यातून बाहेर पडण्यासाठी जर थेरपी... जर असेल किंवा कोणाला आवड असेल, तर हे नक्कीच, कला एक छान थेरपी आहे
हो... हो... हो हो... अगदी छान अजून त्याच्यामध्ये ते भित्तीचित्र म्हणतात किंवा म्युरल म्हण बघा... तर तशा सारखे सुद्धा, खूप सुंदर, सुंदर बनवलेले असतात म्हणजे आपले वेरुळ अजंठामध्ये सुद्धा आहेत अ... लेण्यांमध्ये वेगवेगळे चित्र सापडतात, म्हणजे त्याला खूप असा पुराण... म्हणतो ना... आपण ऐतिहासिक महत्त्व आहे त्याला... असं आणि खूप सुंदर, सुंदर कलाकृती पण आपल्याकडे आहेत, कलाकार आहेत बांबूपासून खूप छान छान वस्तू बनव येतात, नंतर झाडाच्या पानांपासून बनवतात, कारागिर काही
हो हो, वा वा.. हं हं हं खूप बनवतात बांबू पासून तर... खूप म्हणजे खूपच वस्तू छान छान बनवता पण मेहनत पण तेवढीच ए... ताई त्याला
हो... मेहनत आहे. त्याला पण आता एक वर्ग तयार झालेला ए की जो अ... आता समजून उमजून अशा वस्तू घेणार आहे कि प्लास्टिक नको घ्यायला आपण, आणि आपल्याला पर्यावरणपूरक वस्तू घ्यायला हव्यात, असं आत्ता असा विचार येतो आहे पुढे, आणि त्यालाच आपण जर समजा सक्षम केलं तर प्रत्येकाने एक- एक, दोन- दोन वस्तू जरी घेतल्या घरामध्ये तरी कारागिरां
नक्कीच... नक्कीच खूप चांगला विचार ए तुमचा, खराच चांगला विचार
तुमच्याशी बोलून मला छान वाटलं एकदम
हो मलाही तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि माहिती पण भरपूर मिळाली खूपच छान... हं... हं... धन्यवाद